हॅलो कश्याचा आवाज यायला लागलय एवढा फॅन जरा बंद कर
ह बंद केलाय उठलो तिथन
अं जेवायला अजून आत्ता सयपाक झालाय
हं हं हो जेवण नाय आता जाऊन
हं हं आता गिऱ्हाईक चालू हायत काय? हं हं काय च्याला
हम्म च्या ला नाय भजी जरा केल्यात
हं हं संध्याकाळचं खपत असेल नाय हम्म
एकदम ऑर्डर आलती
किती हाय?
पंधरा प्लेटं
हा कशामध्ये पाहिजे होता?
प्लेट वरच की हा काय माहिती मिटिंग बिटिंग काय तर असल काय तर वरच्यावर पंचवीस किती झालं पंधरा प्लेटाचं पन्नास ह
पन्नास पाचा पाचा एकशे पंचवीस अ दोनशे पन्नास आणि वर एकशे पंचवीस दोनशे पण एकशे पंच
पाचशे रुपय
हं
पाचशो रुपये तर धरकी
पाचशे येत नाहीत
धरून जायच आपण
पर्यंत येत
ह वरच्या आणि त्या त्या कानातल्या आणि अजून आहेत की स
आधी ऑर्डर देत्यात वय
हा ऑर्डर आलती मगाशी फोन केल तक्यान पाहिजे ला तेवढा म्हणून हा मम्मी तेल तापायलाच ठेवलं होतं पीठ शिल्लक राहते काय वाटत तुथ राहिल तर रांगावरक म्हणताना मग आणि हे केलं फोन केला
हा
मग सोडलो होतो तेवढ्यात तेजा फोणाला-
काय म्हणून
अस अस पाहिजे म्हणून लगेच श मामा लगेच न्हेलेत
हा हा
ते काय तर असं इथं कसं औषध दुकान जवळ हायत नाही
हा
त्यामुळे त्यांच्या मिटिंग मिटिंगा पण आसत्यात सारखं
ह ह
परवाच के मामी आम्ही आता सीजन अजून चालवायचाय अजून सीजन चालू झाला नाही एकदा एकदा पन्नास, पन्नास समोस निघत्यात. ते बागाच छाटणी घेतली की नई फळ छाटणी
हा
त्याला
ह ह म्हणजे कामगारांना
नोव
हा हा
हे आप तेवढ्या ऑर्डर होतायचं
हम हम् ह हे औषध मारायचं असं हे करायचं होय असतेत की त्यांच्या मीटिंग असतेत.
मिटींगला गेलं की नाही मग
कोणक कोणकण जेवण ठेवत्यात तस मीटिंगला
हा मग कोणकण नाश्ता ठेवते मामी आमची दोनडोशे समोस करून देत होती.
किती
दोन दोनशे
हा हा ऑर्डर आल्यावर.
ह शाला आत्तीला कामाल घ्यायचं.
हा मग पगारावर
शेप
किती?
पुले चपाती
हा हा एक रुपयला एक क परवड ठीकये मद
परवडतं की हा दोन ती चपात्या लाठल्या दोनशे रुपय झालं.
मग आईला चालत नाही का लाटायला?
अगं आईच दीदे हात दुखत्यात की ते जनावरांचं बघायचं त घरात तलं बघायचं. एकटी त्येला लागल की एकटी हिकड घरातलं कराय पाहिजेच की स्वयंपाकात च
हम्म हम्
सगळं आवरायला. मग ही केली, अ आज पण आता बंब जोडायच हुता त्यो काय आणि मदिच ठेव पाणी घ्यायला बी येत नाय आणि सोडायला बी येत नाय त्या थकीत कास ठेवलाय ते मदीच ठेवलाय ठेवायला जागच नई. मग मोकळी टाकी जिथ हुती तिथ भरले ली आन मोकल्या टाकीत अ भरलेली ठिवली. आस केलं. त्यामुळे जरा आता फिरायलन तरी ते आणि ते मामीला पोटाच्यान कायच करायला इना.
हा हा
पाय दुका त्या चालायच व्हूयना सुजाल्यात पाय
मीठ खायचं नसते लय बीपी वाढती.
मीठ नाही काय खात, मीठ कोणच खात नाही आईला सुद्धा बिपी आय नई.
हा हा, बीपीच्या काय गोळ्या चालू आयत काय मग?
तिल रोज दोन गोळ्या आयेत, हा बीपी, शुगर आणि हे बीपी ते ते रक् त पातळ व्हायचे, ती चुकवत्या तरी रक्त पातळ व्हायचे, डॉक्टर न बंद हुत्या म्हणून सांगितलंय मिरजच्या गावात लोक ना झालाय.
गावातलं काय?
डॉक्टर आह नाय बीपी गोळी बंद करना झालाय. हा मी तेज्यात नको आय आन ते
हम्म हम्म
तेज गिरायक कमी होत नाही का?
तसं पण आहे खरं त्रास होत अस तर घ्यायला लागतयचं ना, आता आमच्या मामाना पण आहेच की
हिला काय त्रास होत नाही, ह ह आता कवठ्याला आल त तर मग ममींन दोन टाईम शेवग्याच्या कालवणनंच केलं. आईला हा हा वही सरली होती काय?
हां हां
हो हा बोल ते म्हणत्यात आणि पळसाची पानं, तिन तिन तिन पाच पाच आहेत पानं तीन कप पाण्यात आठवायचे आणि त्याचा आहे टोप पाणी करायचं
आणि त्यांन काय होतंय.
ते प्यायचं उपाशीपोटी गोळी बंद हुतीया. आता हे दहायला करायचं म्हणाली कृप असाय पानचं मिळणात. तिथं गावात जायला लागतय.
काय ते?
तिकडे गावात जायला लागतय. ते आयला हे
गप्प म्हननं आहेत ना. एकदम आणून ठेवायद्यायचे.
हा हा तसच करायच हाय वर्षातन पंधरा दिवस
हा हा श्रावण कुठ हाय?
भरला गेलाय.
आलता काय दुकानात
आलंता की
काय करायलाव
ती बाजार करायला गेलतीत डी मार्टला मामा न ती
त्याला पण लई तेलकट खाऊन देऊ नको वडापावतेन पाक बंद करा.
का तिथं जाऊन सोडून आलाय. तिथं जाऊन ठपलाय तो विषय झालाय.
काय झालाय? तिथं जाऊन जाड हून आलाय?
काय सांगायचं तुम्हाला.
हम्म हम्म त्याचं काय? फिरायला तेन नाही आता इथं होते गेले इिकड तिकड आ धावी हाय
हम्म पुढ टेन्शन हाय होय अभ्यासाच? पुस्तक आणून फक्त अ अगं मी कसलं टेन्शन घेत होतो माहित आहे का?
आण तुमचा सत्कार कवा हाय कॉलेज मध्ये?
आता काय माहिती सत्कार घ्यायचीच वाट बघालोय मी स्टेटसच ठेवणार हाय.
हं हं मद आता ऍडमिशन कुठ त्याचं कॉलेजमध्ये घेणार आहेस काय?
नाहीती कॉलेज बारावी पर्यंत हाय इथं. आ?
मिरजला.
हा एम एम ला.
हं हं
मिर्जी कॉलेज मोठ हाय.
हा हा म आता पेपराल जायचं आणि यायचं हा. पेपरा फुरत जाय
हा पेपरापुरता. सम नाही आहेस सात ते दहा असतंय. ते काय व्हायला सांगू का?
हम.
तिथ वरच्या साईडला सेकंद दावना जी
हा.
हवा खाली आहे.
हा हा मामा तुला बाहेर बोलवाव. हॅलो वर आहे म्हणून सांगा. आणि काय?
हॅलो
आणि काय मग? हा आं?
ऐकू यायला लागले का नाही?
हो येतय.
ते आपलं कॉल असतो
हा
कॉल कॉल आपल्या नावाच्या खाली झिरो सेकंद दाखवते आणि वर्ण मेसेज येते किती सेकंद झाला. बोलायलो ते
हा हा राहू दे मी इकडन केलाय त्यामुळे बघतो माझं मी सोड ऐ बाळा बुडकली जात व्यायाम करा जा. बुट घालून येजा ती ग्लास ठेवून बुट घालून ये जा आपण चालायचं जा. ेत अजलमाऊ मग आणि?
हम
हॅलो हा हा बोला
कुठे जातंय फिरायला?
आ? फिरायला नाही इथेच की आता स्वयंपाक झालाय थोड्या वेळानी जेवूया म्हणायल्यात नाई हितच वाऱ्याला फिरतुय जरा
ह-ह तिथं काय पैसा हायं सगळं
पैसा हायं आमाला बाबा
हा शेवटचं भर
पैसा हायं काय तू वार शांत झाल कि ढासं चावत्यात बाकी काय नाय
जनावरसनी पत्र हाईत.
नाय उगो पत्र तेन नाय गो काय हायं ती गोठ्यात कवा झोपतच नायत. त्यांना बाहेर झोपायची सवय झाल्या थांब ह